हॅलो, हा नमस्कार ताई. हा हा, आवाज येतोय माझा व्यवस्थित?
हो येतोय, क्लिअर येतोय बोला.
हम्म.
हा तर, आज आपण हेच्यावरती बोलूया साड्या साड्यांचे वेगवेगळे प्रकार सूत किंवा अता मी पण मध्ये एकदा हा, आता मी मध्ये अ गेले होते अ हेला ते पैठणी बनते ना, पैठणी साडी.
तुमच्या तिकड जवळ आहे का येवला? येवलाच का?
हा येवला, येवला.
हम्म.
तिथे गेले होते पैठणी बघायला. तर अ पूर्ण हो. तर ते आता कसं झालं की इकडे अ म्हणजे इकडे शहरी शहरी भागात जे मिळते पैठणी ती जरा मशीन, मशीनवरती बनव त्यात नाही का?
हो हो हो. आणि येवल्याला बहुतेक हातमागावर बनवलेल्या असतात ना. मग तुम्ही खूप वेगळ्या क्वालिटीच्या बघितल्या असतील ना.
हो मग, आम्ही तिथे गावामध्ये अ गेलो ना, तर तिथे आता कस की अ शोरूम पण आहेत गावामध्ये आणि म्हणजे लोक बनवत त्यात तर बघितल आम्ही तिथे गावामध्ये प्रत्येक दुसऱ्या घरामध्ये म्हणजे माग होते म्हणजे पैठणी प्रत्येक दुसऱ्या घरात पैठणी बनत होती. तर म्हणजे खूप मग व्हरायटी बघायला मिळाल्या तिथे साड्यांच्या आणि मेन हा आणि मेन ती कशी बन ती. हे बघायला मिळाली म्हणजे त्याचं अ पदर कसा बनतो किंवा साडी सुरू कशी होते हातमागावर ती म्हणजे कशी सुरुवात करतात साडीची कसं वेगवेगळे सूत वापरतात त्याला त्यांनी खूप
ना ताई मग त्याचे वेगवेगळे ते हात माग असते असतात का?
नाही त्यांनी ते आताच नाही त्यांनी तस काय सांगितलं की, म्हणजे त्यांचा हातमाग एकच अस त जसं अ अ जस आता काही हात त्यांनी काय केलेलं असतं, काही हात मागाचे फक्त प्युअर पैठण्यासाठीच ठेवलेले असतात. साच्या सगळ्यांचा एकच असतो. म्हणजे हा सगळे हात हातमागांची ठेवण जी असते ना ती सेमच असते पण त्याच्यामधे जे सूत वापरतात ना, म्हणजे रेशीम आपण ज्याला म्हणतो रेशीम असत ना ते साडी, तर ते रेशीमची क्वालिटी वेगवेगळी असते ना
हा हा हा.
त्या क्वालिटीवरती वेगवेगळी साडीचं सूत बनतं असं. मग म्हणजे एका हाकमाद हाकमाद तुम्ही हे पण काढू शकतात पिओर पीस साडी आणि नॉर्मल साडी पण काढू शकतात तर ते, ते काय म्हणतात की आम्ही शक्यतो प्युअरच्या साड्यांसाठी फिक्स केलेल्या असतात, की ह्या मागांवरती प्यूअरच्याच साड्या काढायच्या. कारण त्या साड्यांचं कस होत की अ महाग असत ना ते त्याच
हो हो. हो, म्हणजे त्यांचे जे यंत्र म्हणजे त्यांचे जे यंत्र असतात ते सेमच असतात, फक्त म्हणजे त्याच सूत म्हणताय ते ऊ अ क्वालिटीचं वेगवेगळ्या वापरत असतील हां.
हा म्हणजे जे ते वापरतात साडी बनवायसाठी जो कच्चा माल वाप वापरतात म्हणजे हो हा.
की भारी साडी अस.
हा हलकी भारी! म्हणजे आपण म्हणतो ना एखादी पैठणी आपल्याला तीन हजारामधे मिळते अ एखादी पै पैठणी आपल्याला पाच हजारात मिळते, अ तर ते मग जस जस नाही का सूत त्यांनी जसं चांगलं सूत वाप वापरत तसं त्याच ते किंमत वाढत जात
किंमत वाढत असेल हा.
हा. आणि खूप म्हणजे बारीक बारीक अ डिझाईन जसं मोराची डिझाईन म्हणा, किंवा पोपटाची डिझाईन अस त ते पदरावरती त्यांनी असे दाखवले साचे की हे नाय का साचे असतात त्याच्यावरती आम्ही पदरावरती डिझाईन काढतो अशी.
हो हो.
हा आणि ती पूर्ण डिझाईन त्यांनी हातानी काढलेली असते.
हो.
हो पूर्ण हाताने विनलेली असते ती डिझाईन, म ते म्हणजे जे आपण बघ बघतो ना आपण, आता साडी आपल्याकडे येते आपण काही एवढं बारीक बघत नाही. कि बाबा नाही का असं हा छान वाटतेय, कलर छान दिसतोय, डिझाईन छान वाटतेय.
त्यांना जास्त वेळ लागत असेल ना ते बनवण्यासाठी मग? हो.
त्याने म्हणजे? ह प्युअरची साडी जर बनवायला घेतली ना त्यांनी तर ते म्हटले की तीन अ तीन महिने म्हणा किंवा नाही का चार महिने लागतात एका साडीला काढायला.
खरं बरेच दिवस लागतात ना. आपल्याला काय फक्त नेसून बघायची ही छान आहे, ती छान आहे त्यांच किती
हो हो तेच त आणि म्हणजे त्यांनी प्रत्येक सााडीमध्ये असा, जीव ओतलेला असतो. स्वतःचा, असं ते नाई का की. बारीक बारीक काम एकदम!
हम्म.
म्हणजे एक एक धागा बिन त्या ह्याचा. हम्म.
आणि ताई ते अं गावावरून नाव पडलं एवढं, येवला पैठणी का, म्हणजे असं त्या पैठणीचं नाव आहे का? दुसऱ्या अजून, पैठणीची वेगवेगळी नावं आहेत.
न्हाई तिथं काय झालं माहिततेय का? ते गावाचं नाव आहे येवला, आणि मग तिथलं, हा तिथ -थल्या लोकांनी हा व्यवसाय सुरू केला. म्हणजे खूप आधी ते म्हणले, आमचे पूर्वज, आमचे आजोबा पंजोबा, त्यांच्यापासून हा म्हणजे सुरू झालाय हा बिझनेस, साडीचा. म ते गावचंच नाव येवलं होतं, त्याच्यावरनं ते, येवला पैठणी नाव पडलं.
हा हा, मग त्याच्यामध्ये असे वेगवेगळे वेगळे अजून नाव आहेत का कि, अं म्म्म म्हणजे क्वालिटीनुसार वगैरे, अशे म्हणायले.
अं हा, मग ते असं कसं, आता पैठणी म्हणलं तर सेमी पैठणी म्हणा किंवा मग ते गडवाल सिल्क म्हणा किंवा मग, ते हा सिल्कनुसार, त्याच्यानंतर म्हणजे असे बरेच त्याचं आता बॉर्डर जी असती ना, आपण साडीचा जो काट असतो
हो हो.
साडीच्या काठामध्ये मग जरीचा काठ काई ह्याला जरीचा काठ ते लावतात, मग ते. - सरी पैठणी, त्याच्यानंतर
किती प्रकार बघितले तिथं?
मी तरी भरपूर, आठ नऊ प्रकार, म्हणजे जेवढं मला वेळ होता तेवढं मी आठ नऊ प्रकार बघितले, त्याच्यामध्ये जे त्यांनी आम्हाला दाखवली ती, अं सात आठ हजारापासून सुरू होणारी पैठणी ते दीड लाखापर्यंत होती. म्हणजे एवढ्या रेंज मध्ये होतं, ते म्हनलं की अं कसं होतं म्हणे की, ह्या पैठण्या महाग असल्यामुळे आम्ही ऑर्डर प्रमाणे घेतो, ज्या प्युअरच्या घ्यायच्या असतात त्या, म्हणजे नाई
त्यांचा माल, हम्म बसून राहण्यापेक्षा, ऑर्डर घेतलेली चांगलं त्यांना. परवडत असेल. हो हो.
आणि कसं होतं, पैसे पण अडकून राहतात ना मग असं जरी म्हणलं, प्युअरची सात हजाराची
एवढी मेहनत घेऊन पैसे बसून राहायच्या, अवघड ए.
बसून, हा त्याच्यामुळे मग ते ऑर्डर जशी मिळेल तसं तर त्या म्हणजे प्युअरच्या पैठण्या आम्ही लावतो म्हणे, नाई ह्याला, त्यांच्या साच्याला, असं आणि ज्या साध्या असतात, त्या तर कंटिन्यू चालूच असतात. सत म्हणे तें, तिथे कसे शोरूम आहेत, तर मग तें शोरूम ला वीक तात नही का, साधे बैठणी, असं बाबा चालणार मग त्यातनच आमचं, उत्प असता म्हणतात, असं. त्या गोष्टीना, पण म्हणजे, इतक्या अ इतकं बारीक काम अणि नाही का, एवढं हे करून, बघितलं मी. तें की बाबा, एका साडी साठी, एवढं कष्ट घेतात.
हो जीव ओतून काम करावं, लागतं ना, त्यांना सगळं.
हो, ते पूर्ण सांगतात ना, की आमची पाट-मान एकदम एक होऊन जात ते डोळे, म्हणजे नही का, सरी सगळ्यांना लागले
हम्म हम्म.
ह्म, आणि मग आपण घेताना एवढं बारीक बघत नाही, नही का, थोडं जरी एखादा आप ल्याला धागा जरी इकड-तिकड दिसला, त आप ण म्हणतो, फॉल्टी ये, नईका असं. पण ते, ते सांगत होते लोकं की, आम्हाला एक-एक धागा, आम्ही विनतो त्याच्यामध्य नई. का असं ह्याच्यात. त म ते, म्हणजे त्याचीच किंमत घेतो, म्हणे आम्ही असं, की नाही. काय एवढं महाग, असं वाटतं सगळ्यांना एवढं महाग, कस काय, त्याची किंमत अस म त्यात, काही साड्यांमध्ये, त्यात आता ज्या महागाच्या साड्या येत, अगदीच सत्तर- ऐंशी हजारापासन, म ते म्हणले, त्याला जरी लावताना, आम्ही चांदीचा पण वापर कर तो त्याच्या ह्याच्यामध्ये, हो. त्याच्यानंतर अ काही ज्या असतात, लाखाच्या पुढच्या, त्याच्यात आता सोनत जास्तच महाग झालय. पण काही ह्याच्यामध्ये, ते सोन्याच्या तारा पण वापरतात. डिझाईन म हो पोपटाची किंवा मोरा ना त्यांनी सांगितलं होतं, ते मध्ये अ ह्याचं लग्न होतं ना, अंबानी त्यांच्या घरचं, ते?
हो हो हो.
तिथनं त्यांना साडीची ऑर्डर आली होती, त्याच्यात त्यांनी, तार वापरायला लावली होती. ती सोन्याची, म्हणजे इतकं काय- काय, हो इतकं, म्हणजे आपण आपल्याला असं वाटतं, पण त्याच्यात, पण भरपूर काय- काय
हां, एखाद्या चित्राची वगैरे, बॉर्डर ड-बॉर्डर करीत असतील, अशी सोन्याची
हां बॉर्डर, म्हणजे सगळंच नही, पण मग त्याला बॉर्डर म्हणा. किंवा नाही का, एखाद्या ह्याच्यामध्ये, वापरली म्हणा असं जस सांगतील तस, नाही का समोरच जस सांगल तस. वापरतात, पण म्हणजे आपल्याला, म्हणजे माहित नसतं नाही का, की एवढे महागाचे पण, आणि अशा पण बनवल्या जातात. साड्या असं, हं आम्हाला पण तीत गेल्यावर आश्चर्य वाटलं की, असं पण अस
हो ना, तुम्ही प्रत्यक्षात बघून आलात, म्हणून तुम्हाला त्याची किंमत कळायली, एखादा दोरा इकडे- इकडं झाला, तरी असं काही वाटणार नाही, आता पुढं तुम्ही कधी बघितलं, दु कानामध्ये, तर
तेच कि त्या लोकांचे कष्ट बघून आलं ना त्यामुळे आज आता असं म्हणजे नाही का वाटणार नाही की एवढी किंमत असती का म्हणून
झालं बाबा त्यांच्याकडून काम करता करता झालं असेल एवढं काय ल असं तुम्हाला वाटून जाईल आता हम्म!
असं म्हणजे कि चला एवढी मोठी साडी मध्ये एखादी असू शकते चूक असं
हो असं तुम्ही आता तुम्ही बघून आलाय तिथं म्हणून तुम्ही समजून घ्याल ना! तस हम्म हो.
किंवा होऊ शकते एखादी चूक
हो चूक म्हणून नाही पण त्यांच्याकडून असं झालं अस तर बाय मिस्टेक होत असेल असं लक्षात येतं ना नंतर हो ताई छान वाटलं एक नवीन छान माहिती मिळाली तुमच्याकडून
ह माझा ही नवीन अनुभव मला मिळाला तिथे.
हम्म तुम्ही जे हे शेअर केलं माझ्यासोबत तर म्हणजे मला पण असं वाट वाटत होतं तुम्ही सांगता ना की मी पण तिथं बघते काय घेईल. ते कसं तयार करतात असं म्हणजे खूप छान सांगितल तुम्ही.
चालेल चालेल ताई थँक यू ओके.